की बोललो की चालू तुलं चालतं
हॅलो
बोलना
कुठं हाय
गच्चीवर
आग आग
हा गेलते
काय शिकवलं मग आज
एबीसी डी आजून बुक्स सिनियर ज्युनियर
का गा किती वाजला भरते शाळा
तीन
आठ नाही नऊ वाजता भरते आणि तीन वाजे
हा तीन वाजे
हम्
काय शिकवावं लागतं पोरांना
सगळं शिकवाव लागतं जे येत नाही ते
ए बी सीडी शिकवावे लागते हा बाकी अजून ऐकत्यात पोरं नाय ग
मग हाणडल्यावर सगळं ऐकत्यात
तिथे पोलीस भरची
हम् आणि आज
हम्म
हो का आणि सर काय म्हणले मग
साडेपाच असे
अ का आणि ते बोरगावला शाळा चालू करणार होत वाटतं कॅन्सल झालं ते
तिथं इ तिथंच राहून देणार आहे इ तिथच थोडं डेव्हलपमेंट करणार आहे
आणि किती प्रवास करावा लागतो जायला याला किती किलोमीटर
किती किलोमीटरचा प्रवास
इतक नाही माहत मारते किती किलोमीटर
शाळे शाळेचा आणि तुमच घराच अंतर किती
गमला म आम्ही नाही काही दोन आठ तीस ला प बसलो का ति जा नाही का नऊ वाजताच हो तो अर्धा तास लागतो झायला नाही
जायला नला अर्ध जा लागतो
हम्म
बर तास लागतो ना आणि शाळा तीनला त उटल्यानंतर घरी यायला कि टाम लागतो
अर्धा तासच लागतोणार रे
अर्ध दश लागतव गॅदरिंग वगैरे घेणार होते म्हणज तुमच्याही
ह घेणारे या वर्षी
हा आणि कितीे बोर आहे शायर सगळे
असन दोन एकशे
ह का
हम्म
आणि मॅडम म्हण ते सर ते किती
पाच चार स रे आणि का पाच मेळट
चार सर पाच मॅड आहे
हम्म
आणि मग जायची वेळेस गाडीमध्ये किती बोरतात कमी असाल तिकडून परत
न
आणि ते बोरगाव साईडचे पोरं जास्त आवडतं तिकडले
आजमपूर परसगाव
हा का तिकडच जास्त बोरा आहे ना
हम्म
अच्छा तिकडचे बऱ्यापाैकी फरं वाटतं
हम्म
हा का
मेद खास कर ना जात